बोला काय करताय?
ताई बोलाना. काय नाही तुमचं काय चाललंय बरे आहेत का? नमस्ते नमस्ते! काय नाही, बसले.
अच्छा.
हो आला होता, आज नाहीये, दोन दिवस झाले आला होता. दोन दिवस होता म्हणलं, आज नाहीये.
हा हा आमच्याकडे आज आहे.
तुमच्याकड आहे का पाऊस आज?
हो. पावसाळ्यात फार बोर होत नाही का? लाईटचा इशू असतो, नेटचा इश्यू असतो.
आमच्या इकडे तर दोन दिवस लाईट नव्हती हो. दोन दिवस लाईट, मोबाईल स्विचऑफ सगळं काही बंद होत. वीज वीज पडली होती ना. वीज पडली होती हो. आता काय करणार हो? हा?
फोन फोन बघायची सवय असते आपल्याला. फ्री वेळ मिळाला की बघ फोन. पण आता लाईटच नसली तर त्या वेळात काय करता?
हो ना बोर झालं होत एकदम. वीज पडली होती ना इकडे झाडावरती, चिंचेच्या झाडावरती वीज पडली होती. दोन दिवस जळत होती.
अच्छा.
पावसाच, वा पाऊस नाही, पाऊस नाही आणि पाऊस इतका आला कि पार वीज पडली परत. आज नाहीये पाऊस, तुमच्या तिकडे आला का पाऊस?
आमच्याकडे हो आहे थोडासा.
हम्म हम् हम्.
मग काय पेपर वगैरे वाचत अस चल बाकी? बाकी काय नाही ताई. बाकी कसली आवड आहे तुम्हाला मग? आवडतो का?
हा पेपर वाचायला आवडतो, गाणी, गोष्टी लहान लहान मुलांना गाणी वगैरे शिकवायला अगंणवाडीत होते ना मी. हम्म.
चला चांगल, म्हणजे शिक्षिका होत्या बेसिकली तुम्ही.
हो हो हो.
अ हा.
लहान लहान मुलांन मधे. आणि लहान मुलांमध्ये इतका वेळ निघून जातो ना माहिती पण नाही पडत. हो हा हा हा.
अस म्हणजे मोठी जबाबदारी पण असते आणि ती. सतत लक्ष ठेवायला लागतं त्यांच्यावर.
हो लई जबाबदारी असते अहो. मुलं सोडून गेली की ना आता तर नवीन नवीन मुलं एत ना इतका त्रास देतात शाळेमध्ये बापरे. रडतात बऱ्याच वेळ त्यांना समजून बसवावं लागतं हे घे बाबा ते घे बाबा नाय का बऱ्याच वेळ.
हो.
लय त्रास देत्यात त्यांना जोपर्यंत सवय लागत नाय ना तोपर्यंत.
हा आणि त्यात ते दुसऱ्यांची लेकरं म्हटल्यावर अजून नाय का केअरफुली वॉच ठेवावं लागत असेल? एकदम काळजी कट्यान सगळं करावं लागत असेल?
म्या- मी होते ना तर तेव्हा मुलं एकदम अशे हे करून राहाय चे -मुलं माझ्या सांगती प्रेमाने वाटच पाहत राहायची आमची बाई कधी येत्यात. शाळेमध्ये घेऊन जायचं ना मी. खुटीवरती हा. हा दोन तीन राहायची मुलं माझ्या सगंती नाय का घेऊन जायला.
अच्छा आता मिस करत असतील ते तुम्हाला? रिटायर झाल्या का तुम्ही आता? हा.
आ नाय. रिटायर नाय झाली सोडून दिली मी मध्येच. हम्म. पेमेंट फार कमी होतं ना आओ इतकं पेमेंट कमी आणि अंगणवाडीला काम भरपूर असतं भरपूर काम.
अच्छा आणि घरच्याही जबाबदऱ्या घर बघून ते बघण म्हणजे जरा नाय का अवघडच जात असेल?
दोन हजार अकरा साली मी बाराशे रुपये महिना काम केलाय किती बाराशे रुपय महिना.
अच्छा.
हा आज नंतर असं वाटायचं वाढन वाढन वाढन पण नाय वाढलं दोन हजार एकवीस ला सोडल मी काम. आता पेमेंट वाढलय. पेमेंट आता वाढलय हाव ना.
हा हो.
मेसच डब्बे वगैरे करते मग मी नाय का आता ते त्याच्यावर हे होतं ना.
हा चांगलंय मग कायतरी करत राहायचं नाय का. अच्छा.
तुम्ही काय करता?
मी जॉब करते इकडे नाशिकलाच.
अच्छा.
हा नऊ ते सहा असतो माझा टायमिंग बाकी वेळ मग घरी.
घरी मग घरची कामं थोडीफार हो कंपनीमध्ये. हो हो कंपनी मध्ये. आमचं म्हणजे असं मन्यू फॅक्चरिंग नाहीये प्लांट आम्ही लिगल कम्प्लायन्स म्हणजे रिपोर्ट वगैरे भरायचे काम करतो कॉम्प्युटरवर काम असत सगळच.
अच्छा, बर आहे ना आणि घरचं?
घरचं आहे. सासूबाई थोडं सांभाळतात बाकी मग जेवढं जमेल आपल्याकडनं तेवढं करायचं.
अहो अशा सासू पण एकदा समज संपा दाखवलासा नाही तर काहीच वाटत नाही ओ मी पण समजून घेतलं.
हो, समजून घेणारे असले की मग काय नाही वाट हा. आहे तसे चांगलं आहे माझ्या घरचे म्हणजे, खूप असं रेस्ट्रिक्शनये. हा.
नाही जॉब पण कर.
सगळ्यासाठीच करतो ना घर पण एवढं आवरायचं.
हो तेच ना मग घरासाठीच कुणी जॉब करतो तर घरासाठीच.
हम्म हम्म हम्म त्यातमध्ये सगळे राजी झाले पाहिजे, त्याच्यामध्ये मिस्टर असतात. सासू सासरे नाही का?
हो एकदा लग्न झालं म्हटलं की म्हणजे सगळ्यांचे विचार घ्यावा लागतात काही गोष्ट करायची म्हटलं की?
हो हो हो, आहे ना जवळ असेल काम ना?
हो दहा पंधरा मिनिटाच अंतर ये, स्कूटीवर जात असते.
तिकडं एम आय डी सी एरिया असल नाही का?
हो हो. त मय.
हम्म त्यामुळेच, त्यामुळेच कामाचं काय हे नाही. बाकी?
मुलं नाही अजून एक सव्वा वर्ष झालं लग्नाला. तर अजुन आहे. दोघचत आमी, बघू अजून केलाच नाही विचार मुलांचा.
मंग, दोघं पण जातात का कामाला?
हो दोघ पण सासरे पण जातात माझे, आणि मिस्टर पण. जॉब ला जातात आणि मी पण सासूबाई असतात.
हा हा, हा हा हा.
फोन वर. त्यांचा मिस्टरांचा, नाशिक मध्ये काय नाही चालय पाऊस आता कुंभ मेळा आहे तर त्याची तयारी सुरू झाली नाशिकमधे.
हम्म, सासर माहेर जवळच असल तुमचं ना?
हो जवळच आहे, माझं माहेर आणि सासर काय तीस पस्तीस किलोमीटरचं अंतर.
हम हम्म.
जाता येत सुट्टी असली की पटकन माणूस जाऊन येतं.
आता पाऊस जर झाला जास्त तर त्या गंगा गंगा नाही गोदावरीला पूर येत असल ना ओ?
हो म्हणजे अजून तरी नाही आलाय, पण भरत म्हणजे तिथले काही लोक कानं वगैरे सगळे ब बरीच गर्दी होऊन पाणी साचतं वगैरे. किंवा मग त्या दुकानवाल्यांना सेल लावाव लागतात, पाण्याच्या भीतीने. आधीच ते त्यांचं माल वगैरे विकून टाकतात तसंही होतं. आता ह्यावेळेस तर पावसाने खूप वाट बघायला लाग लावलीस, आता आलाय. दोन दिवसापूर्वी हा.
हम्म हम्म पाऊसच नाही ओ, आमच्याकडे तर पार दुष्काळी भाग झाला होता, टँकर वगैरे पाणी होत माहितीय का.
अच्छा, कुठल्या विभागातल्या तुम्ही?
पुणे पुणे, पुणे शिरूर.
अच्छा, शिरूर शिरूर लय मोठी एम आय डी सी आहे मग.
हो, आहे ना आहे ना शिरूर ला आहे.
त्याच्यामुळे रोजगार वगैरे चांगला उपलब्ध होत असेल.
हा, होतं ना होत.
अ हा.
बाकी तुम्हाला कशाची आवड आहे काय आहे?
मला असच की ओ मूवीज वगैरे आवडतं बघायला.
अच्छा.
हा पिक्चर बघते, बाकी वाचनाची आवड आहे पुस्तक वाचत असते.
हा.
वेळ मिळाला तर तसं एवढा वेळ नाही मिळत आता, पण मिळालाच तर काढायचा असा पिक्चरची होती पण, लग्नानंतर जेवण नाही, मला कुकिंग फारस नाही आवडत बर का. पहिल्यापासनच इंटरेस्ट नव्हता, पण बनवते मी आता म्हणजे अ जेवण करून खाऊ घालू शकेल एवढं नॉलेज आलंय. लग्नाच्याआधी काहीच येत नव्हतं.
हा हा हा, मम्मीच्या इकडं काय आई असती म्हणल्यावरती नाही का.
हा आणि अ मी दहावी पासनं बाहेरच होती ना शिक्षणासाठी. तर म असं जेवण बनवायची कध द् वेळ वेळच नव्हती माझ्यावर जास्त सुट्ट्यांना आली तरी मग मम्मीला असं वाटायचं चला बवा आली थोड्या दिवसासाठी काय तिला स्वयपाक बनवायला लावायचा. म अशी सवयच नव्हती लागलेली जास्त, पण झालं मॅनेज इकडे आल्यानंतर सासूबाई समजदार होत्या त्याच्यामुळे होऊन गेलं.
सासूबाईनी समजून घेतलं ना ओ सगळं काही व्यवस्थित होतं. नाही का? मेन माणूस तर तेच आहे आपला मुख्यमंत्री.
हा आणि सगळं म्हणजे मोस्टली जास्त वेळ सासू सोबतच असतो नाही का मुलींचा. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव कसा आहे ते फार मॅटर करतं. इव्हन नवऱ्यापेक्षा जास्त वेळ सासूसोबत सकाळी किचन मध्ये संध्याकाळी किचन मध्ये रात्री तर काय रूम मध्ये आपण जाऊन झोपतोच, पण मग दोन तीन तास सकाळी किचन मध्ये असतो, ते दोन तीन तास संध्याकाळी किचन मध्ये त्याच्यामुळे जास्त वेळ सासू सोबतच जातो.
हा हा, बाकी कोण कोण आहे तुमच्या कुटुंबामध्ये?
सासू, सासरे मी मिस्टर.
हम्
चौघ
काय आवडतं व्हेज नॉनव्हेज? काय बनवता येत?
अस व्हेजच. नॉनव्हेज -अ?
सण कोणते कोणते आवडतात?
सण तसे मला सगळेच आवडतात. लग्न झाल्यापासनच. सणही कंटाळा यायला लागलाय. घरात एवढा स्वयंपाक वगैरे तो सगळा राहाडा असतो. परत एक दिवस सुट्टी असते त्याच्या- स्वयंपाकही बनवा. साडीही घाला आणि हे करा असं वाटत नको. ते सण पण नको होता. कंटाळा येतो.
तुमच्यात सण म्हटला की, आता तर वट पौर्णिमा आलेली ए ना? तर त्या एकदम अ आ सगळ्या लेडीज एकदम नटून थटून एकदम. हा नाही का? छान तयार होऊन येतात नाही का? वट पौर्णिमेला करतात. नाही तुमच्या तिकड वट पौर्णिमेचं काही? हम्म हम्म हम. नथ वगैरे घालून साडी छान गज - -रा. हो ना? छान वाटत. छान वाटत ते. आंबे वगैरे घेऊन जायचं. हो मला पण छान वाटलं हं.
चला बाय बाय. बाय बाय.
बाय. हम्.